हा मग तुम्ही घरामध्ये तुमच्या पूजा अर्चा वगैरे होते. पूजा अर्चना वग
नाय नाय काहीच नाय काहीच नाय
अच्छा म्हणजे तुम्ही नास्तीक आहात का नास्तिक आहात तुम्ही अच्छा अच्छा अ म्हणजे पहिल्यापासूनच आहात की म्हणजे कोणत्या धर्माला वगैरे का कोणत्या धर्माला मानता की असं काय नाहीये.
नाय असं काय नाय गौतम बुद्ध
अच्छ गौतम बुद्धन ना अच्छा अच्छा.
हम्
अ् त्यांच्या धर्माचं पालन करता तुम्ही. अच्छा अच्छा पण मला असं म्हणायचंय की गौतम बुद्धांच्या धर्माचं पालन करणारे लोक पण. मंदिरात वगैरे जातातच की.
नाही असं काही ज्या ज्यांना इच्छा असते ते जात ज्यांना नसते इच्छा त्यां नाही जाते असं
त्याच्या तेनी जात नाहीत.
हम्म कोणी पाळत कोणी नाही पाळत. आणि कट्टर बौद्ध आहे ना.
अच्छा तु कट्टर होत हात. अं जसं की ते दलाईल. हा दलाई लामा वगैरे जे आहेत तेनी ते अ नसते का. त्यांचं ते धम्मचक्र वगैरे असतं ते तिकड नेपाळाला का कुठे आहे. भूतान वगैरे त्या साई.
तेच मी तुम्हाला म्हटलं नाशिकचचे पांडवले नाही.
अच्छा ते पांडुले आणि माझ्याला खळलंच नाही मला काय अस ते.
हा हा बुद्धांची लेणी वगैरे आहे ना तिथे.
अच्छा तृती आहे का.
हम परत आपलं औरंगाबाद ला पण आहे.
अच्छा
परत नागपूरला पण आहे.
अच्छा!
हम्म
मग ते अ म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये मग ते हे नाही बसवत गणपती वगैरे नाही बसवत.
नाही नाही नाही नाही फक्त आमच्याकडे चौदा एप्रिल होत्या.
चौदा एप्रिल तुम्ही हे कर.
हम्म हो आमचा एकच तो सण असतो आम्ही तो मस्त एन्जॉय करतो.
अच्छा!
हम्म बुद्ध पौर्णिमा असते.
हा माझ्या माहितीप्रमाणे जस की माझी पण एक मैत्रिणी होती ना पण त्यांच्या घरात. सगळे होते त्याचे फोटो त्यांचे आंबेडकरांचे वगैरे कुत कुत पण त्यांनी देवाची पण पूजा करायची.
नाही करता ते कस आहे कोणाची श्रद्धा तसे कोणाचे नसते आपण म्हणत नाही की करू नका असं म्हणून.
हा बरोबर आहे ना.
हम्म आता आमची नाही हा इच्छा हा. ुसार असत सग.
अच्छा!
हम्म आता कसं मिस्टर म्हणतात नाही करायचं तर नाही ठीक आहे चालेल. मना श्राद्ध ठेवायची बस.
अच्छा!
आपले सासू सासरे त्यांना देऊ मानां.
अच्छा!
हम्म
अच्छा हा ते बरोबरच आहे म्हड आमचं कस मी पण मी अ श्रद्धा ठेवते सगळ्या देवांवर आणि पूजा वगैरे पण करते. पण असं माझं खूप असं नसतं की बाबा अ जसं काही असतं ना. अ खूप असं स्त्रियांच हा- हा कि उपवास वगैरे करायचे मंदिरात मंदिरात पण जाते असं पण नाहीये. पण खूपच असत की बाबा हेच केलं पाहिजे सगळं काय एवढं पण ते अ रोज दिवा लावला पाहिजे. ते उंबऱ्याला ते हळदीकुंकू लावल पाहिजे रोजच्या रोज
हे बघा ते खूप करण्यात आणि मनात श्र द्धा ठेवण्यात त्याच खूप म्हणजे हे असतं ते
हा ते फरक असतो तेच की आता म्हणजे देवाची श्रद्धा कोण
सेवा म्हताऱ्या माणसांची ज्यांना कोणी नाही कोण काही करत आपण ती सेवा केली ना त्याच्यात आपण समाधान पण वाटतो आणि त्याच्यात आपण देव मानतो. आणि हे देव घरात बसून आणि खूप गोष्टी त्यांच्या अर्पण करण्यात ते काही अर्थ नाही ना
ते बुद्धीला पण आपल्या पटत नाही ना मग ते आपण एवढं करून सुद्धा आपल्याला काय भेटते त्याच्यापासून
नाय मग ते असं होतं की तुम्ही काय भेटण्यासाठी करता का पूजा किंवा काहीतरी मागण्यासाठी करता का पूजा असं होत ना ते पूजा करणे म्हणजे काय? की तुम्ही देवायला काहीतरी बाबा आमिश देत ते आणि काहीतरी तुझ्याकडून मागताय ती ती गोष्ट वेगळी हा
ह त्याने आपल्याला हात कमवयला हात वगैरे दिले ना हया सगळ्या गोष्टी नॉलेज दि
हा मग ज्यन ज्यांची खरी भक्ती असते ना तिथं असं काही देवाणघेवाण नस तेच हा तिथं देवाणघेवाण नसतेच आता बघा आता कोण श्रद्ध देण करते तर मी उपवास करते तर मी उपवास करते ते मी माझ्या शरीरासाठी कर
शरीरा
हा म्हणजे सहा दिवस आपण खात त निदान सातव्या दिवशी तरी त्याला आराम भेटावा म ज्या दिवशी माझा उपवास असतो. त्या दिवशी मी दिवसभर काही नाही खात
देव म्हणत नाय का खूपच श्रद्धा करा माझ्यावर असं नसतं ते एक आपलं एक विश हे असतं मनाची शंका वगैरे
हा मनाची शं ते शांती म्हणा किंवा ते म्हणजे आता मला पण मी पण असं देवाच्या विरुद्ध आहे अस पण काही नाय आणि देवाच्या बरोबर आहे असं म्हणजे मला काय म्हणा माझं मत असतं की देवा च देवावर भक्ती करा हा देवावर भक् ती करा देवाची देवावर श्रद्धा पण ठेवा हा- पण एखादं कोण गरीब भेटलं किंवा एखादं मुक जनावर भेटल तर त्याला पण खाऊ घाला हा
हे इथं हे करण्यापेक्षा आपण ज्यांना नाहीय त्या ठिकाणी आपण आनंदश्रम झालं हे झालं ते झालं
जिथं मुलांना शिक्षणासाठी तिथे आपण पैसे थोडेफार देऊ शकतोय. अशा गोष्टी केल्या पाहिजे.
होतीत ना तरी मी अ सगळे ग्रंथ वगैरे वाचलेले आहेत आणि वाचते पण अजून पणा मला वेळ भेटेल त्यावेेळेस कारण मला वाचनाची खूप आवड आहे आणि मी हनुमानजीची भक्त आहे म्हणजे जसं म्हणायला गेलं तर रोज सकाळ संध्याकाळ मी हनुमान चालीसा म्हणते. अ द आणि जमलं तर कधी मंगळवारी शनिवारी आम्ही मंदिरात जातो पण मंदिरात जायला नाही भेटत मंदिराच्या दारातच पाया पड पण तस नस
हो बर हे बघा तिथं ते थोडी म्हणता या आमच्या इथे येऊन बसाच
हा कारण कसं ऑफिसला यायचं असतं आणि तेवढा वेळ पण नसतो कधी कधीेत तर मग दारातूनच पाया पडायच आणि तिथूनच यायचं असंच होतं. पण कसं होतं की जेव्हा तुम्ही मंदिरात जाता ना तर तुम्हाला एक. एक प्रकारची जी सात्विकता असते म्हणा किंवा शांती भेटते. किंवा एक अशा सकारात्मक शांती भेटत असते.
हम्म मेडीटेशन सर् ह.
हा आणि ते खूप अशी खूप एक. काय म्हणायच एक सकारात्मक एनर्जी असते ना ऊर्जा असते ना. हा. ती ऊर्जा तुम्हाला भेटत असेल इथं मंदिर तुम्ही कधी पण मंदिरात जा कारण मंदिरातलं वातावरण आहे. मंदिरातून जेव्हा तुम्ही बाहेर रस्त्यावर पाऊल ठेवता.
ह नाही झालेल्या आहे सगळ्या गोष्टी करून अस. असं नाही का आम्ही म्हणत असं मानत नाही असं नाही काही. आता असं काही असले सण वगैरे. मग गणपती झालं हे झालं ते जातच त मी असं नाही का जात नाही.
हा म्हणजे मी मी सांगते म्हणजे ते काय काहीच असतं ना की बाबा चला हा असंण आला चला तर हा. उपवास करायच हे जी पूजा करायची हे करायचं हा. हा कारण मी कसं गौतम बुद्धांना पण मानते आणि. आंबेडकरांनास मानते कारण त्यांच्यासारखं एवढे.
संविधान ह त्यांच्यापासून आपल्याला सगळ्या सुख सुुविधा मिळाल्या.
नाही जेवढे जेवढे हे नेते झाले किंवा जेवढे हे राजकारणी झाले तेच्यास. शिकलेली आणि. वान म्हणाला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते आणि त्यांना एवढ्या. स का चौतीस भाषा येत होत्या म्हणजे ते किती हुशार असतील. मात्मा गांधी सुद्धा नव्हते पण डी जहरला पण एवढे उशाण होते मगण त्यांनी एवढं भारत. त्याच संविधान लिहिलं.
ह लढले त्याच्याशिवाय महिलांसाठी.
हा आणि मला कधी कधी ह्याच गोष्टीचं वाईट वाटत. की ज्यांनी खरोखर देशासाठी काही केलं त्यांच नावच लोकं घ्यायला तयार नसतात ना.
हो आता ते ज्याची त्याची मर्जी असते.
हा मर्जीचं म्हणजे तेच की म्हणजे जेवढा त्यांना मान भेट. पाहीजे होतात त्याच्या काळामध्ये तेवढ त्यांना म्हणजे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी. त्यांना हे करायला पाहिजे असं मला वाटतं.
हा ते तर आहेच.
हा त्यांची जय.
त्यांनी असं बोललं नाही का मग जबरदस्ती करा का हे करा.
एक ना. कारण आम्ही तिकडे पण होतो ना उत्तर भारतामध्ये तर हा. तिकडे पण दिल्लीच्या तिकडे पण. खूप आंबेडकरांना मानलं जातं आणि त्यांचे जेव्हा ते हे असते ना. पुण्यदितिका जयंती वगैरे असते त्यावेळेस पण अशी अ हा. मोठे मोठे असे हे उभारले जातात तंबू वगैरे. ारून त्यांच्या जस मूर्ती वगैरे ठेवून त्याची पूजा वगैरे केली जाते तिथं पण.
हम्म हम् हम्.
आणि खूप हे केलं जातं म्हणजे साजरे केले जातात चांगल्या प्रकारे. हा जयंती साजरी करतात. चांगल्या प्रकारे तिथं ते बघितलं मी तिथं त्यावेळेस आम्ही होतो तिथं आम्ही तिकडेच होतो राहायला.
आता ऑनलाईनला म्हणजे भारताच्या बाहेर पडण. सगळीकडे आता करतात त्यांची जयंती साजरी शीलंका वगैरे आता सगळीकडे. त्यांनाच खूप मानताय.
हा त्यांनाच मानतात आता. माझा मुलगा तर सांगत होता कि हा. हा कारण त्यांना खूप मांडलं जातं उलट आता आंबेडकरांना कारण त्यांच्यासारखे विद्वान कोणच नव्हत
कोणीच नव्हत हम्म तेच ना
एवढे ते हुशार होते
हम्
आणि त्यांनीच शिक्षणासाठी म्हणा किंवा ते हच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि हे केलं देशामध्ये त्यांच्यामुळेच तेवढ्या महिला शिकतात
सनसधररा
हम
ते त्याच्यामु आम्ही एकच बांधतो त्यांनाच बांधतो बस
अच्छा
होम्
चांगलं वाटतं ते सगळं खरं तर
हम्म आम्हाला म्हणजे त्यांचे वाचनाचे आम्ही जास्तात त्यांचे काही पुस्तक वगैरे असं वाचत असतो त्यांचं जास्त नॉलेज हम्म
मला पुस्तक वाजायची आवड अस ल्यामुळे न मी सगळ्या प्रकारची पुस्क वाचते कोणाची पण भेट होते सगळे वाचते
तुम्ही त्यांचं एक कल संंविधानचं पुस्तक वाचतव तुमच्या तुम्हाला समजेल
नाही नाही मी वाचलंय त्यांनी कसं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं जेव्हा ते बाहेर शिकायला गेले दुसऱ्या देशामध्ये त्यावेळेस ते कसे शिकत होते त्यांना वाचनाची किती आवड होती ते पण मी बघितलं
हम्म
परत सावरकरांचं महात्मा गांधींचं सगळ्यांचेच्या जीवनावर पुस्तकं वगैरे आलेत ना अब्दुल कलामांचा अग्निपंख सगळी पुस्तकं वाचते मला जेवढी जेवढे भेटतात ना सगळे पुस्तक वाटत
ह् आ तुम्हाला वाचण्याचीच आवड आहे ना
हा
बाकी काय म्हणत अजून